हॅ आवाज येतोय? आवाज येतोय का?
आले आले.
नाही उघडून् हे केलंय की खरं हम्म अन् ते जेवन थेवरलं?
त्याचव -
हो होय.
कंटाळ आलाय काय?
होय,
मला रेंजचा प्रॉब्लेम आलाय. आता येतोय व्यवस्तित आवाज?
हा, याले याले.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
आव्वरलंय घरातलं?
आवरलं
जेवण
जेवला काय नाही हॅलो
झाल जेवण झालं
हा हा
कट व्हायलाय माझा आवाज कट व्हायलाय
होय होय खरखर लालय आवाज
कधी कधी तर लागेना भांडण
हू ते मुलगी खेळाल्या काय
नाई झोपाय बसली माझा आवाज
हू आणि काय
ते मशीनवर काम चालवत्यासा
ह
अ मशीनवर काम चालू हाय काय
कुठलं
तुमच्या मशीन वर काम चालूय का मशीन शिलाई मशीन नाही ना
नाही नाही
मला तसा आवाज यालागलेला म्हणून म्हटलं
नाही नाही काय नाही तुम्ही तिकडनंच हे वाायलय जास्त आवाजा यालय
होय काय
हा
काय माहीती काय आणलय
हा हा
हॅलो
हा हॅलो
येतोय आवाज
हा यालय यालय
हा रेंजचाच प्रॉब्लेम हाय लाईट गेली की रेंजच येत नाही
ह हा
काय चाललंय म आणि तुमचं मुलगीचाचं आवाज आला
होय
ती झोपलेली आणि माझा हॅलो हॅलो म्हणतेला आवाज ऐकून पून्हा उठली
हा हा
बोला मं नाय नाय झोपलो ना
उकडालय किती गरमी वाढलीया. उष्णता लय वाढलीया लय गरम व्हालय. त्यामुळ झोप झोपणार झोपलच नाही. लाईट नसल्यामुळं तर झोप कुठं लागतीया.
होय.
हम् आमचं टेंपरेचर कितेय आहे माहितय हाय कायं? लाईट गेलीय लाईट गेलीय हो टेम्परेचर आजच जास्त
होय होय जास्तच आबाळ ऊन आबाळ ऊन यायलंय आज
हं पाऊस तर काय नाहीचाय आता जून महिना संपत आला.
हो ते ऑगस्टला म्हणलयं की पाऊस
हो शेत आहे काय तुमची?
हो आहे कि आहे. भात ते घाठलयं भात ते घाठले. घातलयं की ऊस हाय निम्मा
हां.
हम्म.
शेतीला पाणी?
पाणी आहे की तिथं विहीर यांचं.
हं.
हम् त्याला आहे पाणी.
विहिरीचं पाणी वापरतोय कायं?
विहिरीचं.
हा हा हा.
हम्म.
विहिरीच मग असं पाईपलाईन केलंय काय कसं घाल
प्लेन केलय.
किताय शेती?
शेती किती हाय?
आमचं अडीच एकर हाय की
होय.
हम्म.
किती जण हाय तुम्ही? अडीच एकरमध्ये
एकटेच हेनी.
एट जाका
ननंद एकटी हायते
हा.
नंदुबाई म्हणजे तुम्ही दोघेच आहेत ननंदा आणि हम् तुम्ही हा नुसताच.
हा हा.
बर बर बर बर.
हम् हम.
सासू, सासरे आहेत?
अ सासरे नाहीयेत सासू एकटेच आहेत.
होय.
हम्म ते अ पंचवीस सव्वीस वर्ष झाले वारून.
कधी?
पंचवीस सव्वीस वर्ष झाली वारून सासरीे.
म्हणजे मुलं लहान असतानाच?
होय हेनी लहान असतानाच होय. त्यांना पवायला येत न व्हतं तर ना मग ते गौरी दिवशीच वारलेत.
पोहायला येत नव्हतं?
होय पहवायला नव्हतं मग ते विहिरीत जनावरांना पाणी हे करायचं ते करत तसंच जेवढं वर्ष काय झालं नव्हतं, नी एकटी बाई म्हणजे गावातली बाई चालली तर विहिरीत गौरीचं ते पाणी भरायला
हा हा.
हम्म ते ज पाणी भरून द्या जर द्या म्हंटल्या आणि आणायला गेल्यात त्यांनी पाय घसरलं.
होय.
हम्म हम्म.
काय ग?
मग तेव्हा कोण नव्हतं, आता जरा वर्दळ झाले खरं तेव्हा कोण नव्हतं. ती ओरडून पण सांगितली नाही काय नाही, तिच्यावर येते म्हणून त्यांन ती हेच केली नाही.
अरे बापरे.
हम्म हम्म् ते वारलातच हम्म.
मुलांची शाळा कधी चालू होणार आहे?
झालंय आता चालू चालले जाते कि आता होय.
जातं. हम् कितविला आहेत मुलं? मुलगी मुलगी कितविला आहे? दुसरीला.
दुसरीला गेली की.
बर बर बस.
अजून तुमचं लहान आहे, होय करायले अजून देणार सोमवारीपासून देणार सगळं.
हा हा शाळेतच भेटतेय का सगळं? हा सरकारी शाळाय काय?
नाही, हे ज खाजगीचं घातल्यात, सरकारने प घाातलेलं परर वा मागच्यावेळी.
हा.
आता सरकार हेचच घातले खाजगी.
खाजगी मध्ये किती फी आहे? फि कीती हाय शाळेत? अरे बाप रे चौदा हजार आहे, आता हल्ली
शिक्षणाचं लय हे झाले हल्ली म्हणजे पैशाशिवाय शिक्षणचं नाही आता.
नाही नाही.
हम्म शिक्षण पै सा घातला तर शिक्षण आहे नाही तर शिक्षणचं नाय आता.
तस नाही होय.
हांज बाक्
ह ह
हम
ते इंग्लिश चांगलं शिकव राह ते म्हणजे आतापासून इंग्लिश ते यायला पाहिजे पोरांना. म्हणताना मग, घाटलं मग हितच.
हम्म बरोबर आहे.
ह
इंग्लिशला यायला पाहिजे ओ आता, इंग्लिशला काहीच नाही आहे मुलांचं, लहान आहे लहान-
सहा महिन्याच असत, इंग्लिश कस- सगळं इंग्लिशमध्येध आलंय त्यामुळे इंग्लिशच पाहिजे.
होय, आणि पुढं सगळ इंग्लिशच असते कॉलेजला इकड -तिकडं- हम्म, मग ते आतापासून हे झालं तर पुढं अवघडत जाईल. ह
होर हो
ह्, म्हणताना मग घातले आता आणि उशारा हाय नुकसान होतय, तच
बरोबर आहे. मग किती वेळ आता दुसरीला म्हणाल्यावर मग दुसरा चान्स घेतला का नाही?
नाही आजून. आजुन वेळ झालेली नाही. राहीलच होय, राहिलच
होय का?
ह हं
हेच म्हणजे आपली पण तबेत शरीर चांगल राहतं. पटकन हे होऊन गेलं की,
होय होय, हम्म हम्म.
म काय?
संघ- संघ आलेला बर पडते, संघसघ मोठ
हा मोठी पण होत्या आणि आपल्या पण शरीराच लय नुक होत नाही. व्यवस्थित राहतय पुन्हा आणि, वय वाढलं, पुन्हा आणि हे झालं नाही झालं असं होतं ना.
होय होय. तुम्हाला एकच मुलगी आहे का?
एकच मुलगी आहे मला. एकच हे, एकच मुलगी हम्म.
मंग आणि?
काय नाही.
ह
आवर्लं घरातलं सगळं काम हे ते
अ आवरली आवरली घरातली काम आवरलेली पण आता तिला झोपवलय काय लाईट पण नाही आहे लाईट नसल्यामुळे उष्णता तर केवढी वाढल्या मुलांना तर सहनच होत नाही ते उष्णता
आम्हाला मोठ्यांनाच हे व्हायलंय आणि हा
हा आणि लहानाना पण सहन होत नाही
होय
मुलांना कसं कसं लहान मुलांना हा बरे आहेत सगळे लहान मुलांना कसं सांगता पण येत नाही
होय नई नई नुसत रडत्यातच ती
त्यात काय आणि घामोळ्या तर किती आल्यात म्हणजे हा मग काय तर काहीच कळत नाही कि का रडत्यात काय झालंय त्यांना
हम हम हम
हम
आणि काय